ताय
काही नाही भांडे घासत होते.
हा का.
हा.
काय चाललंय, काही नाही मी गच्चीवर आले होते बसायला.
हा का.
हम्म.
झालं का, आवरलं का काम.
हो आवरलं आज काही उपवासच होता, मगं काय साबुदाणा बनवला.
बनवाला बी लगी, अचाणी बाई तुमच्यागत. लवकर जेवण करते, आमच्या घरचे लवकर करीतच नाही.
हम्म आम्ही पंढरपूरला गेलो तर खूप दमलो. मल्या पटकन करून टाकवं.
घरचे सगळेच गेलं होते काय.
नाही नाही आम्ही दोन तीन जणी गेलो होतो.
मला वाटलं घरचे गेलतेस का.
नाही नाही मी आणि माझी मोठी जाऊ.
अरे बाप.
वंदना.
अरे हा का.
ह.
मला वाटलं तुमची सखी.
नाही नाही.
हम्म.
हम्.
मग काही आणलं का नाही, पंढरपूर हून प्रसाद बिसाद आम्हाला. प्रसाद आणला की नाही, काही पंढरपूर वरून. आणला कां.
हम् बरं ठीक ये, चाललं ठेवू कां.
हा ठेवा ठेवा.
हम.